अ कॉल कनेक्ट व्हायला जरा वेळ लागतो वाटत ना
हा चल प्रॉब्लेम असतो ना नेटवर्क जा तेच्यामुळे होतंय नाही नाही हे नेट वर असतंय ना चालू नेटवर्क लागत न ह्याला
हां तेच तेच
मग ती कुठली शाबूची रेसिपी
ते ना शाबुदाना रात्री भिजत घालायचा आणि मग सकाळी ना मिक्सरवर तळून घे
बर भिजलेला मग ते पाण्यासकट का तसच
पाणी हे होऊन जात भिजवल्यावर पाणी कोरड होऊन जात ना आपण खिचडी ला खिचडीला जस कर तसं आणि मग मिक्सर वरनं फिरवून घ्यायचा आणि फिरवल की ते अस लगदा होतो न सॉरी सॉरी सॉरी मिक्सरवरण नाही बर का ते आपल पुरण पुरण यंत्र असत ना पुरण यंत्र
हो पण ते कोरडा होतोय ना खूप शाबू मग पुरण यंत्रावर कस
थोड थोड पाणी टाकायचं ना फिरवायला थोड नाही ओ तेवढ चिखल नाही होत चिकना झालं पाहिजे ना ते कुरडईच चिक कसा चिकना होतो. तरच कुरडया होतील ना त्याच्या ते केलं का मग ते असं मस्त दळून झाल का मग तेच्यात आपल हेच्यानुसार मीठ काय टाकायचं ते टाकायचं आणि शेवया असते ना शेव शेवचा सोऱ्या असतोय ना
हो हो
ते पिवळी शे सोड्याने छोट्या छोट्या कुरडया करायच्या
हो का त्याला काय शिजवायचं वगैरे नाही का?
तुम्ही एक किलो जर घे खूप वेळ लागतो
हो.
हूं आणि मग ते काय झाल का मग ते पिठ तयार होत त्याच्यात मीठ वगैरे टाकायच बाकी नाई काय टाकत त्याच्यात फक्त मीठ टाकतात आणि जिर जिरे ना जिरे ती पावडर काढून ते ना ते शेवयाच्या सोऱ्यामध्ये आडक
हां हां हां
आणि मात्र शेवयाचा जाड शेवयाचा सोरा घ्यायचा. बारीक एवढी नाई कुरडई निघत त्यानी मग ती कुरडयी छोटया छोटया कुरडया करायच्या आणि त्या वाळू घालायच्या आणि त्या वाळू हाय ना हो त्या वाळवल्या ना की वाळलया की मग त्या तळायच्या उपवासाच्या वेळेस ऐवढया सुंदर अशा पांढऱ्या शुभ्र अशा उलता एवढ्या उठतात ना त्या कुरडया एवढ एवढ होते ती वाळुन एवढी एवढी होते आणि तळकी मोठ्ठी होते. हो तळली हो खूप छान होते मोठी
करून बघते मी आज आम्ही केलयापण शाबूच्या पापड्या शाबू अ हे घालू बटाटे घालून
हे वाटलंच त मला तसं वाटलं ना फक्त अर्धा किलोचेच करा आणि म बघा कशा होतात. मग आवडल्या ना लगेच संध्याकाळी तळून बघावं आल्या नंतर आणि इतके छान होत तिला तुम्ही लगेच म्हणाल नाय अजून करतो
हाना
उपसाला आपण पापड तळतो ना त्याच्यामध्ये हे पण तळायचीच
हो ना आणि तो छान होतस
हो आणि ते बटाट बट कुटून शाबु दाण्याच्या पापड्या करतात का तुमच्याकडे
हो ते करतो आम्ही ते काय साबुदाणा आदल्या दिवशी भिजू घालून दुसऱ्या दिवशी मिक्सरला काढ सॉरी आदल्या दिवशी भिजवून घालतोय मग दुसऱ्या दिवशी शिजवून मग ते घालतो आम्ही त्याच्या पापड्या मीठ वगैरे घालून शिजवतो.
आणि त्याच्यात काय, काय घालता?
काय नाही फक्त बटाट्याच हे खिसून घालायचा आदल्या दिवशीच खिस खिसायचा आणि तोबी त्या शाबूमध्येच घालून ठेवायचा.
भिजत का रात्री
हा रात्री भिजत आणि मग दुसऱ्या दिवशी ते सगळं पाणी नितळून काढायचं आणि मिक्सरला काढाच किंवा पाणी राहतच नाही ना त्याच्यामध्ये सगळं पाणी आटतच की अन दुसऱ्या दिशी तसाच शाबू सगळा आदन पाण्याला आदान देऊन मीठ वगैरे टाकून मग त्या ते शाबुदाना टाकून द्यायचा मग ते शिजतो ना असा गप्प चल मीठ घालून शिजवायचं आणि मग त्याच्या पळी पापड्या घालतो आम्ही
हा हा पळी पापड्या. ह
हा पळीने घालायच्या अशा
हम्म
अ तशा घालतो आम्ही त्या शाबूच्या पापड तुम्ही कशा वेगळ्या घालताय का?
नाही मला वाटलं होतं नाही का शाबूदाना आणि बटाट्याच्या पापड्या
आणि बटाट्याच्या वेगळ्या पण पापड्या करत आम्ही शाबू वाटतोय म्हणजे शाबु मिक्सरला काढायचा हम्म आणि त्याच्या हा शाबु मिक्सरला भिजवायचा मिक्सरला काढायचा भिजवून आदल्या दिवशी भिजवायचा दुसऱ्या दिवशी तो मिक्सरला काढायचा बटाटे उकडायचे एकदम गिर उकडायचे आणि त्याची साल वगैरे काढून ना ते बटाटे अशे एकदम बारीक करायचे पुरण यंत्रावर. एकदम तेच असं हा पूर्ण पीठ झालं पाहिजे बा-बारीक एकदम उकळत्या होतातच ना ते बारीक ऑटोमॅटिक. म ते खिसून बारीक केलं तरी चालतात ते एकदम खिसायचे ते उकडलेले बटाटे आणि त्याचा मध्ये ते भिजवलेला शाबू मिक रशाला काढलेला असतो ना जरा तो त्यात घालायचा. लाल बुक्का घालायचा असेल तर लालबुक्का घालू शकतेस किंवा मग हिरवी मिरची मिक्सरला काढून घातली तरी चालते. आणि मीठ घालून ते आपलं कणीक कसं तसं ते दोन्ही एकजीव करायचं. आणि तेल लावून ते आपल्याकडे पुरी यंत्र असतं ना ते आपण पुऱ्या दाबतो बघा त्या यंत्रानी
आमच्याकडे च्या पापडाला असतं ते यंत्र
हा ते तेच मग ते प्लास्टिक ठेऊन त्याच्यावरन. छोटे छोटे गोळे करून पुरीला गोळे करतो ना त्याचे गोळे करून त्याचे पापड हे करायचे प्रेस करायचे आणि ते वाळवायचे. छान होते ते पण
हो हो म्हणजे नागंली चे पापड करतात का तुम्ही
नाय नाय कसले असतात. ते
नांगली आपली नांगली असते ना नाचणी नाचणी.
हम्म.
पापड्या करतात ना हम्म उडदाचे
उडदाचे पण करतात. आता परवाच करुन ठेवलेत उडदाचे पापड नाचणी चे काय ह्या वेळेस केले नाही माग च्या वर्षीचे होते भरपूर
हा हा हा हो नाचणी चे झाले उ उडदाचे झाले अजून काय करतात आपलं काय नाचणी उडीद आणि कुरुडया सारख्याच आहेत. आपल्या
हो हो ते सारखंच आहे.
ते उपवासाच झालं वेगळा पदार्थ आणि वडे थोडेसे वेगळे आले.
हा ना आणि मग नविन पदार्थ खाण्याच्या मध्ये तुमचे नविन पदार्थ ते वेगळे आहेत तुमच्याकड पण काय असतय. एखादं
उपवासाची चकली करतो आम्ही आ
होय बटाटा साबुदाणे तुमच्याकडे असं स्पेशल रेसिपी काय आहे. तुमच्या इकडची
आमच्याकडची स्पेशल काय सांगते.
हुं हुं
म्हणजे
म्हणजे आमच्या वेळी कसं तांबडा आमरस आमच्याकड प्रसिद्ध ये मंग त्यापेक्षा आणि म्हणलं तर आमच्याकडे मिसळ प्रसिद्ध आहे म्हणजे तसं तुमच्याकडे काय अस
हा ह आमच्याकडे म् तसं म आमच्याकडं पुरणपोळी ये
हा हा हो तुमच्याकडच्या पुरणपोळ्या पण खूप मोठ्या मोठ्या असता ना?
नही नही तो हे असतो तो मांडा असतो तो आमच्या आमच्याकडचा नाहीये म्हणजे आमच्याकडचाच आहे आहे आमच्याकडे नाशिक जिल्ह्यातला
कारण कसंय ते तुम्ही मराठी बिग बॉस
हा हाहा
बघितला आहे का मराठी बिग बॉस त्याच्यामध्ये ते सचिन हो त्या तिकडच्याच आहेत ना
तेना आमच्याकड पण एक भागये आम्ही नाशिकचे जरी असलो असलं ना तरी आमच्याकडे एक तालुका धुळे धुळे मधी जिल्हा धुळे साईटला आहे ना ते आ कोणते लोक म्हणतात मला काय नाव येईना आता त्यांचे तिकडचा हा पदार्थ ये म्हणजे आम्ही पुरणपोळ्या करतो आणि ती मांडे कर
म्हणजे तुमच्याकडं पुरणपोळ्या आहे म्हण म्हणजे असे कसे असतात मो
आम्ही नाही नाही नाही आमच्याकडे तव्यावरच्या असतात तव्यावरच्या आणि आणि आणि ती इकडे आहे ना ते तुम्हाला मी आत्ताच जे बोलली ना
हा खांदे हो बरोबर बरोबर खांदे मी
मग ते मांडे ना ते ऐका ना ते दोन्ही हाता त्याला लाटत नाही ते दोन्ही हातावर अे मुठींवर करतात आणि ते ना खापरावर भाजतात मग ते मोठं मोठं होतं खूप
खरंच होतं ते मोठं मला ते पण म्हणजे खूप ठिकाणी बघितलं म्हणजे असं मी मोबाईलवर बघितलं त्या
तुमच्याकडे मिळत नाही का असं विकत आमच्याकडे ना सरास मिळतात नाही ना आमच्याकडे हे मांडे आहे ना म्हणजे आता आमच्या आम्ही आमच्या भागात पुरणपोळ्या करतो. पण आमच्याकडे मांडे विकत मिळतात जे जे त्या भागातले लोक हाय ना
हम तुम्हाला ते जवळ असेल मांडे
नाही तसं नाही आता कस झालंय तो बिझनेस झालाय एक प्रकारचा. आता ते खानदेशी लोक जेवढे आमच्या नाशिकमध्ये राहायला आले ना त्यांनी जाग जागी हा धंदा चालू केला घरगुती बायांनी. बाया मांडे तयार करून विक विकतात हो एका मांड्याचे सत्तर ते ऐंशी रुपये घेतात.
लेडीज पेज आहे बरं का त्याच्यावरती ये ना बाई असं पत्र्याच्या ह्याच्यामध्ये तिचं हे हेय स्टॉल टाकलेत. तर नाही का असे तिनं तीन चार असे खापर असे हे केलेलेत. अन ती स्वतः तयार करतेत.
कष्ट खूप आहे बर का जे आहे ते आहे पैसेही मिळतात पण कष्ट पण खूपये. तेवढ पुरण करायचं त्याचे मां मग नाही तुम्ही युट्युब वर बघा ना एकदा. केवढ कष्ट आहे म्हणजे एक एक वेळ आहे ना हा आपण पुरणपोळ्या करतो ना त्यात
ते काय येताय ते लाटायला आपल्याला सोपे आहे त्या. पण ते पूर्ण तिथं लाग आमच्याकडे पण असंच की ते दाळ वगैरे शिजवून गुळ घालून शिजवायचं मग ते आपण पुराण यंत्रातनं वाटून मगं एकदम पातळ मळू आम्ही पण आम्ही आधी मळताना घट्ट मळतो कणिक आणि पाण्यामध्ये एक तासभर भिजत टाकतो ते मळलेला गोळा.
आणि मग ते जमतं का हो पोळी लाटायला?
ति आम्ही तसंच करतो आमच्या घरात आता सासू होय ते तसंच करतात ना?
नाही आम्ही तसं नाही करत आहो.
नाही आम्ही काय करतो माहिती आहे का. एकदम घट्ट कणिक मळतो आपली चपात्याला मळतोशी. एकदम घट्ट आणि मंग बाकीच्या भाज्या वगै ते ऊसतल ना ती कणी आधी सगळ्यात पहिल्यांदा कणीक मळायची. अन ते एक पातीलभर पाणी घ्याय चल त्या पाण्यात ती कणीक टाकुन ठेवायची मळलेली आणि मग एक तासाभराने आपल्याला ईच सगळा स्वयंपाक झाल्यानंतर तर मग ती गरम गरम पोळ्या करतो ना. म काय असती कणीक बाहेर काढायची अन त्याला असं एकदम तेल लावून मऊ करून घ्यायच मग एकदम पातळ होऊ दे ती कणीक. त्याच्यामध्ये मग ते पुरण भरून लाटतो आम्ही पुर्ण तेलात लाटतात आमच्याकडं पोळ्या पीठ लावत नाही.
आणि मग ते ला लाटली जाती का ती?
होवहो जाती की. पुर्ण तेलात म्हणजे असं प्लेटभर तेल घ्यायचं अन त्यातच ते गो आप पण पुरण भरतो का ते गोळा त्यो कणकेचा गोळ्यात पुरण भर ते राहत्यो तसाच असा हे कराय चा भीजवून काढायचा अन् निसत ईकड-ईकडुन पा ला एक तिन चार भाग लाटायचे त्याचे. झालं लगेच मोठी होती ती पोळी. आमच्याकडं असं- ते पीठातल्या पोळ्या नसत्यात आमच्याकडं ते पीठातल्या म्हणलं की ते म्हणतात चपात्या असतात ना पिठातल्या. म्हणताना ते ह्याच्यात पोळ्या करतो आम्ही.
आणि मऊ होते का खुप?
कॉल करते हां तुम्हाला.
बर बर चालेल हं